ला तर हे कार्याचे जे टास्क आहेत ना आता हे कॉलिंगचे तर मी असंच एका मुलीला कॉल केला होता.
हा.
तर बोलता बोलता दोन. तिन तिला वि कॉल केले मागे एक दोन केले होते आणि परत आज मला हे टास्कची. रीकॉइंटमेंट वाढली म्हणून मी परत एकदा तिला कॉल ट्राय केला तर बोलता बोलता मला समजलं की तिला डोळ्याने दिसत नाय.
हा.
हां. तर तिला मग सगळं टास्क- त्यांची लँग्वेज असते ना ती हाताच्या बोटावरून ते फील करतात असे.
हां.
तर तिला ते सगळं समजावून वगैरे मी सांगितलं कसं टास्क वगैरे करायचं हे ते आणि मग असं झालं की त्या आता कोण कोणाला करणार ना. तिच्या जवळ इतके नंबर नाहीयेत म्हणजे तिने आधी डलेट केलं होत हे कार्याच ॲप हा म आता मी तिला सांग नाही त मग हे विचारायच तुम्हाला की एक तिला मी ती माझ्यासोबत बोलणार पण मी एकच कॉन्टॅके ना तच्याकडे
पाच मिनिटाला म्हणून सांगा की ह ह ह ह.
मी तुमचा नंबर तिला देऊ शकते का म्हणजे कॉलवर तुम्ही अस तीयासोबत बोलू शकता का?
बोलू शकते खर टायमिंग अस फिक्स नसत ना मग त्यांसा
नाही ते नाही नाही त्यांना तुम्ही सांगू शकता मग त्यांना तुमचा नंबर द्यावा ते तुम्हाला कॉल करून विचारतील ना की तुम्ही कधीये अवेलेबल त्यांच्या साठी
हा हा हा हा सांगू शकता हा हा होय करू शकतो. होय की आपण
हा.
बरोबर आहे.
हम्म.
त ते तिझ सांगत होते ती काय कसं करते वगैरे वगैरे मी तिला सगळं विचारलं. पण आता- माझंच मी किती कॉल करणार ना तिला पण तर गरज आहे. मग आता तिला मी अशी नंबर- मीळवून देेत जे की- चांगल्या व्यक्ती आहेत ज्या तिच्याशी बोलू शकतील. तसच तू एक माझी बहीण- तीन आहे. ती पण बोलेल आणि अजून एक- कॉन्टॅक्ट आहे मायाजवळ तिही बोलेल अस, पण प्रॉब्लेम अस माझ दोन तीन मिनी जास्त नाही होत. म्हणजे माझ्या कडे इतके कॉन्टॅक्ट नाही आहे. अजून माझी बहीणच आहे पण- तिला वेळ नाहीये, मला माझ्याशी बोलायला असं कॉलवर -
हां हेच होतय ना-
तर तिला- पण मी सांगितलंय की मी तुला उद्या परवा करेन कॉल म्हणून.
हम्म हम्म हम्म कसं म्हणजे ह्याच्या कार्यामुळं किती बरं झालंय ना? कार्यामुळे किती बरं झालंय म्हणजे घरात बसून असं जॉब अवे्लेबल होतात. तसं-
हां आणि हा ह्या टास्क नंतर ब- अजून एक टास्क आहे. त्यासाठी हा टास्क पहिला कंप्लीट केला पाहिजे. तो कॉलिंगचा आहे. बहुतेक यामध्ये- तीस कॉल पर्यंत हा टास्क येतो कॉलिंगचा-
म्हणजे तेवढी मर्यादा आहेत.
हो. ते वाढत वाढत तीसपर्यंत जातं -
जास्त नाही त्याच्या पुुढं नाही काय?
हो नाही तीस नंतर हळा संपतो टास्क-
हम्म हम्म हम
आता कुठे माझे पन्नासच झाले. त्यामुळे पन्नास न पंधराच झाले त्यामुळे
मम्हणून मी म्हटलं पन्नास कसं काय म्हणताय?
मुळे काही समजत नाही, कोणाला करू कारण कॉन्टॅक्ट पण जास्त नाहीेत एवढे माझे असे-
हा हा हा हा हा हा बाकीचं काय घरचं आवरलं?
नाही आवरती, तुम्ही आज बाहेर फिरायला?
जायला नाही. निम्मा स्वयपाक केलाय हयाची गाडी जरा बंद पडल्या हो मग त्याचं मटेरियल आणायचंय गाडी सारखीच बंद पडायला- ला मग काय झालं कळेना झालय मग ती स्टार्ट करायची सगळं व्यवस्थित करून ती द्यायची आणि मग नवीन घ्याय असं सुरू हाय. मग त्यासाठी ती रिपेरी लाच टाकला मग ते खर्च सांगा भरपूर मग त्याच्यासाठी ते पार्टस घ्यायला आलोय ना बाहेर ऑटोस पार्टस मधे मग ते पार्ट सगळे घ्याय ते मग रिपेरीला द्यायच अस म्हणून बाहेर आलोय मग निम्माच स्वयंपाक केलाय कुकर वगैरे लावून मसाला थोडा केला आमच्या तर संध्याकाय नॉनव्हेज अस असतय जास्त करून मग सगळ शिजवून व्हेज माझ्यासाठी ढबू मिरचीची भाजी म्हणजे आहे खर मी आता नाही आता बाहेर आले भेळ खाणार मी फक्त आता नाही काय खाणार
हा हा.
मग ते गाडी साठीच आमची धावपळ सुरु होती. मग ह्याना म्हटलं चला जरा असं बाहेर म्हंटलं मला पण कंटाळा आलाय मि पण तुमच्यासोबत येतो म्हटलं.
हा हा.
म बाकी ही सगळी
मग दिवसभर तुमचा कॉल लागला नाही म्हणजे
दिवसभर तुम्ही केला केला होता काय?
हा मी ट्राय केला पण तुम मोबाईल बंद सांगत होता.
मोडलं टाकून ना झोपलो होतो शांत रात्री झोपायला वेळ झालेला मला हम्म तर नाशिकच्या एक कोणतरी लेडी होत्या. त्या बोलत होत्या माझ्यासोबत रात्री. रात्री जास्त. मग त्यामुळं मग हो मला झोप झाली नाही नीट. अन सकाळी तर लई लवकर उठायला लागलं मला. पावणे सहाला म्हण जे अंघोळ झालेली माझी कॉलिंगसाठी हां
हम्म हम्म.
पावणे सहा म्हण हे अंघोळ झालेली तिथनं मग लगेच स्वयंपाकाची तयारी तेन मग झोपच झाली नाही. दुपारी दोन तासाला झोप पाहिजे ना मग?
म तुमचे कि ती झाले टास्क?
माझे मला वाटतंय वीस झाले असतील असं वाटतंय मला.
कसं काय वीज झाले? तुमच्याकडे आहेत का कॉन्टॅक्ट? तुमच्याकडे कॉन्टॅक्ट आहेत तेवढे?
कॉन्टॅक्ट असून काय उपयोग आहे कोण रिसिव्ह करायला पाहिजे का नको? बोलायला पाहिजे का नको? अव्हेलेबल असायला पाहिजे, त्यावेळी
तरी पण, वीस झाले ना तुमचे, माझे पंधराच झाले अजून
वीस झाले म्हणजे त्याच्यातले भर पूर माझे फेल गेले.
हा ना.
पहिला पहिला लागत नव्हता फोन. प्रॉब्लेम यायचा, त्यावेळी मला वाटतं ते सहा सात कॉल माझे असेच वाया गेले.
हा हा. ते
नाही ना मला
नाही कॉल, हा हा. माझेही असे झालेत, तीन चार कॉल.
हुं हुं हुं हुं. तीन चार कुठं? सहा सात कुठ?
हे बघ, तुमचे वीस झालेत ना, माझे रिसीव पंधराच झालेत.
हम. झालेत केलेत थोडे थोडे कामात ना त्यात सासूबाई असत्या, तर भरपूर काम झालं असत माझं.
हा हा मग तुम्ही एकाच व्यक्तीला पाच पाच वाला पाच पाच वेळेला केला का कॉल?
पाच वेळा कुठे कारण तिला जास्तीत जास्त तीन वेळा दिवसातून करू शकतोय.
असं आहे का?
म्हणजे मी करू शकतोय मला म्हणजे पाच वेळा कॉल करायच किंवा त्यांचा पाच वेळा कॉल उचलायच एवढं टस्क माझे दिवसभरात नाही होत.
हा हा हा.
हम्म आस झालंय. त्या भांडी स्वच्छ करताय काय?
नाही माझ्या मुलगीला एंटरटेन व्हायला आता ती मला कॉलवर तेव्हाच बोल देईन तेव्हा मग तिला काहीत देईन नाही तिला वटाण्याची भरणी दिली. सगळी तिने घरबर केली.
हम हम् हम ह.
ते खूप एफर्डच हा मी घरातच ठेवते जास्त करून तिला.
पसारा आवरायचा काय त्रास होईल तर होऊ दे खरं ती त्यानमित्तानं घरात बसून खेळल तर. हम्म. मग त्या काल मला छान सांगत होत्या नाशिकच सगळं धार्मिक स्थळ तिथं असलेलं मंदिर नाशिक त्र्यंबकेश्वरच वगैरे छान सांगत होत्या रात्री. सगळं दोन छान बोलल्या म्हणजे सगळं त्यांना माहिती आहे ना नाशिककडची सगळी त्यांच्या इकडच कसं म्हणजे अ परंपरा कशी आहेत. अ त्यांच्या इथ ह्या दिवसामध्ये शिखरण पोळी भरपूर प्रमाणामध्ये होत ना मग त्यानी आपल्या रोजच्या चपा पोळीच म्हणतात म्हण पोळी म्हणजे पुरणाची म्हटली पुरणपोळी वेगळी आणि साधी घावाची पोळी त्याला पोळी म्हणतोय आम्ही. त्यानंतर कुरडईचा चीक असतोय आपण तांदूळ भिजवूनच चीक काढतोय ना
हा ते गव्हाचं करतात ते लोक.
आणि मग ते त्यांनी ते गव्हाचा चीक काढून हे करतात.
हो हो क्वचित ते असंच गुळ टाकून सुद्धा असंच खातात ते.
गुळ टाकून जवसा ची चटणी टाकून आ मी बनवलीला मध्ये हाडांसाठी चांगला असो म सात आठ दिवस ते गहू भिजून वगैरे असं चीक काढून तेल पण कस माहित आ मी तावडीने खाल्ला ते मुलींने नाही खाल्ला मग त्याच्यामध्ये जवसाची चटणी टाकतात गूड टाकतात तुप टाकतात आणि खातात असं करतात मी तसाच खाल्लेला मीठ टाकून फक्त हेल्दी आहे तो असं कळालं मला जास्त हम्म खायला पाहिजे आधीमध्ये करून
हा तेही आहे मग तुम्ही काय उन्हाळ्याचं काय सांडगे पापड काय केले की नाही?
सांडगे पापड करायला फक्त वेपरस केलेत बघ काहीच ह्यावेळी केलेलं नाहीय जास्त.
तुम्हाला हा हा तुम्हाला आवड आहे का? करायची
भरपूर मला सगळ्या गोष्टी मेहंदी काढायला आवडतं आहे. रांगोळी काढायला आवडतं आहे. नऊवारी साड्या नेसायला आवडतात. गोरी गणपतीच्या वेळे डेकोरेश करायला आवडतंय. परत ते मातीची खेळणी, बनवायला आवडतात, स्वंपाक करायला आवडतोय, देवपूजा आव मला असं कुठल्या गोष्टीत आवड नाही असं कुठलंच नाही मला डान्स आवडतोय, गाणी म्हणायला आवडतात, असं एक सुद्धा असं क्षेत्र नाहीये की ज्याच्यात मला आवड नाही आहे!
हम् हम आणि मग
थोडा असं
सावरायला पण
हम्म ते पण आहे. आणि त्यामुळे असं काय नाही की हे आवडत नाही मी हे करू शकत नाही मला ह्याची आवड नाही, असं काय नाही आवड आहे भरपूर सगळ्या गोष्टींची
हा हा
ज घरात जास्त माण ल्यामुळं सगळ्या कला जोपासायला येत नाहीत. एवढंच नाही तर भरपूर काय काय गोष्ट
ह तुमाला स्वच्छतेची
बरर पूर हाय.
हूं!
भरपूर आहे खर नाही लहान मुलं असली की नाही आपण म्हणतोय ना, स्वच्छता करत बसल तर उपाशीच राहायला लागल, आमच्या घरात तरी. एवढी माणसं आहेत का नाही. त्यामुळ. जेमते म आता ही शाळे हा हा.
साधे.